हॅलो काय करालाय
काय नाही बघा बसलोय चहा पित आत्ता
एवढ्या वेळानं चहा
होय जरा आमचंम काय म्हणला
मी ताक प्यायलोय म्हणलं या ताक प्यायला
प्या प्या एकादशी वय आज
हम्म उपवास हाय ओ मंग हम्म तुमचा नसतोय का
कसाला काय म्हणला
तुमचा नसतोय काय उपवास म्हणलं
आमच्यात पण सगळ्यांचा असतोय गं बाय
हम्म हम्म आज आमच्याच शाबूची खिचडी बनवलेली बघा
शाबूची खिचडी आम्ही पण शाबूची खिचडी बनवलती पुन्हा शेंगदाण्याच्या कुटाची आमठी केली होती पापड ताळलं होतं व्हय शेंगदाण्याच शेंगदाण्याचं कुट नसतंय काय
हा
त्याची आमटी केली होती आज
ह ती कशी बनवताय जरा सांगा म्हणजे मी संध्याकाळी करतो आता
शेंगदाणे भाजून घ्यायची
हा शेंगदाणे
जरा गार करू द्यायचं आणि म्हणजे आपल्यात तिकट्या प्रमाण चार पाच मिरच्या पाच सहा मिरच्या तुमच्यात कसं तिखट खातात तसं तिकट्या प्रमाणं मिरच्याची देटं काढून ठेवायची साईडला पुन्हा शेंग दाणं जरा असं पा म्हणजे कचरा वगैरे काय बघायचा आणि मिक्सरला पूर्ण त्याचं पीठ करून घ्यायचं एकदम बारीक
हा
पुन्हा ते पीठ काढून ठेवायचं साईड ला ताटात हिरव्या मिरच्या इतके मिक्सरला लावून घ्यायच्या
हा
आणि मग ते मिक्सरला मिरच्या लावत्यात कनी त्यातच ते पहिलं तर शेंगदाण्यात चं कूट वाटलेलं त्यात घालायचं आणि परत अजून मिक्सरला फिरवायचं पाणी घालू घालू पाणी घालू घालू म्हणजे आपण जसा मसाला करतोय का नाही
हा हा
मसाल्यासारखं करायचं न काढायचं न तुम्हाला जर अशा प्रमाणानं, पाहिजे तसं पाणी घालायचं त्यात. आणि कढईमध्ये तेल टाकायचं. जिरं. तुम्ही काय टाकतायसा ते? पण ऊपवासाला तर, जिऱ्यापेक्षा दुसरं- तिसरं काही चालत नाही.
महुरी वगैरे चालत नाही काय? महुरी चालत नसत्याय का उप
मौरी- मौरी चालत नाही. मौरी, कडीपत्ता त्यान काही चालत नाही.
हम्म, हम, हम्, हम. कडीपत्ता का चालत नाही?
नाही. आम्ही कधी घालतच नाही कडीपत्ता.
हा, हा, हा.
मनून घालत. तेल टाकायचं कढईत. तेल ताप पलं की, जिरं टाकायचं. चांगली जिरं तडतडली ते त्यात क्यारे म्हणजे, शेंगदाण्याचं कुट्याचं आपल्याला जेवढं पाणी लागतय तसं, प्रमाणाने ठेवतोच नाही आपण पातीलात.
हा.
लई घट्ट पण करायचं नाही. चांगलं लागत नाही. आपण जसं, आमटी करतोय कीनई तसं आमटी सारखं करायचं. अन् ते तडतडलं कि, जिरं तडतडलं की, चांगलं तीच्यात ते, शेंगदाण्याच्या कुटाचं वतायचं सगळं.
हा, हा, हा.
लमंग, मिरची वगैरे, काही घालायच नाही. कारण की, आपण पहिलंचं पेस्ट करतानच मिरची वगैरे, सगळं घातलेलं असतं की नाही त्यात.
हा, हा, हा.
तीच्यामूळं काहीही घालायचं नाही त्यात.
तुम्ही असं करताय व्हय, मग ते. शेंगदाण्याची आमटी.
व्हय. आणि त्याला फुटू द्यायचं नाही. मस्तच होत्याय. तुम्ही म्हणशीला, काय मस्त झालेय बघा आमटी, म्हणशीला.
हा, हा, हा. आमची काकी, कशी करतेया माहित्याय? आधी, शेंगदानं जरा मोठं- मोठं मिक्सरला बारीक करून घेत्या म त्याज्यानंतरनं मिरची, मिरची एकदम बारीक करून घेत्या. मग आपल्याला जसं तिकट पाहिजे तसं
हा.
आणि म ते पातेल्यात तेल घालत्या. आन् त्याज्यात ती मिरची टाकत्या
हा.
तेल घातल्यावर. आन थोडी हळद घालत्या. आणि मग पाणी वतत्या.
म्हणजे हळद, घालत्याय किंवा नाही. पण घालत्या, सोडा. अ पाणी ओतत्या आणि मग शेंगदाण टाकत्या वरणं. अन् म मीठ तेण टाकत्या.
म ती परत आमटी कसं, असं इकड शेंगदाण्याचा कुट आणि एकीकडं पाणी होतंय ओ.
हा आणि ते परत शाबूसोबत पण म्हणजे, शाबूसोबत छान लागते ना, तशी तेन.
म मी तेच काय म्हणते तुम्हाला. ते जर असं, वरण शेंगदाण्याचं कूट टाकतात म्हणलाजा का नाही, तुम्ही ते पाण्यात. ते कसं, पाणी एकीकड अन शेंगदानं एकीकडे होतय ते.
हा, हा. नाही त्याच्यासोबत आणि एक ते सांगायचं राहिलं अ, आपला बटाटा असतोय ना, उकडलेला.
ह.
तो जरा त्याच्यात घालत्या, हा मॅश करून घालत्या, त्याच्यात.
पण आता हे मी सांगितलेली, जी आमटीय की नही तुम्हाला?
हा.
तुम्ही, ते सूप म्हणून पण पिऊ शकता, एवडी मस्त लागत, छान.
होय काय? मी बघतो, घ्या करून, म्हणजे आता आमची मम्मी, वरी बनवणारे की.
हा.
संध्याकाळच्या वेळेस, स्वयंपाक
वरई सोबत किंवा आपलं शाबूसोबत, म एकदम छान लागत. फक्त एवढंच की, त्याला सारखं, म्हणजे जरा हालवत राहायचं, असं उकळू द्यायचं नही. खळखळखळ उकळं क नही, असं एकदम शितळ- शितळ काय वेगळंच होतय, तसं होउ द्यायचं नही. असं आमटी, आपण जसं हां, फिरवायचच, आपल्या लक्षात येत त्यानी ज आमटी शिजलेली, हा तस होउ ईपर्यंत गरम करायच, आपले जरा अस, खोबऱ्याची चटणी होत्या बघा?
हा हा.
तिच्यापेक्षा पण छान होतय, खोबऱ्याची चटणी कस आपण, घट्ट करतोय, ती घट्ट होत नही.
हा हा हा हा.
हां.
बघतो घ्या, मी मग आता थोड्या वेळान, मम्मीला सांगतो, वरी बनवायला.
ह त्यात कस, जर तुम्हाला, जर पाहिजे असल्या तर म्हणजे जरा वेगळी टेस्ट पाहिजे असली, तर तिच्या त्या सूप मध्ये जरा दही घालून पण खाऊ शकतताय, मस्तच लागते, मी मोठं भांड भरून केले होते आज.
हा हा, मग त्याच्यामध्ये बटटा घातला, तर चालतोय काय नही ओ.
काय म्हणलं?
तुम्ही सूप बनवते, म्हणला क नई, त्याच्यामध्ये बट टाटा घातला, तर चालतोय काय नई?, म्हटलं ग
तुमच्या इच्छाप्रमाण, नाही घातलं तरी बी चालत, चाल- घातलं तर पण चालतय. पण मी शक्यतो, ते शेंगदाण्याच्या कुटाची आमटी करायच असली की, त्यात बटाटा घालायचाच
हां हां हां.
हां.
मग काय, अजून बाकी?
लस बटाट्याची आमटी, बटाट्याच सूप करायचं असलं, तर निसत ते दह्यासोबत यचं.
हां, ते पण छान लागतय, नाई का असं
हा. मग, मी कधी, म्हणजे कधी तरच करते, थोडा बटाट्याचं सूप, लई करून मी अस, म्हणजे सगळ्यांचा उपवास असला की, शेंगदाण्याच्या कुटाचीच आमटी करते, जास्ती.
हां हां, पण छान लागते, सोडा ते पण
होय? कस कारण की, बटाटे पण असतात शाबूतच, अन ते शाब बटाटं -बटाटं म्हणलं की, काय वेगळंच लागतय नई म.
मला तर उपवास असला, तर बटाटा, म्हणजे बटाटा म्हणतो, शाबू खाऊच वाटत नही, आआो. जळ-जळ, ते त्यामुळं हम्म.
जरा तिखट करायचं.?
तरी पण मिरची घातली तरी पण. आणि एक एक शाबू बुक्का घालून करत नाहीत काय?
हां
तसं पण खाऊच वाटत नाही शाबूच खाऊ वाटत नाही मग मी त्यापेक्षा. बटाटा फ्राय करून खाते.?
एकाला आवडत नाही सोडा.
हो म्हणजे ते जळजळते हो मला मला पित्त लगेच होतं.
हो एकाला शाबुलं पित्त होते ना.
आणि अस कणी डोकं दुखतय परत जळजळायला लागतेय.
ते कसं आपण वेळानं, वेळानं शाबू खाल्लो क नाही.
हा?
तिच्यानं होतं नंतर वेळाानं खाल्लो रात्री वेळाानं खाल्लो आणि त्यात जरा उन्हात.. प्रवास वगैरे केले कणी ते डो छातीत जय जळजळते. य पित्त होतय उलट्या आल्यासारखं गुळण्या येतात.
मण मग शाबूत. खायला बघत नाही मी तरी.
हा?
मग त्यापेक्षा थोडी अशी बटाट्याची भाजी, म्हणजे भाजी म्हणजे. तशी सगळ चटणी वगैरे घालून नाही. उपवासाची करतात माहिती काय तशी भाजी करायच आणि मग खायचं. मग ते पण छान लागते ना.
होय?
शेंगदाण्याचा कूट घातल्यावर तर छानच लागते आणि जरा,
म्हे मम्मी.
आमची मम्मी बघा आता थोडं कामात आहे? म्हणजे भांडी लागले. अांडीतन लावून मग वरतन म्हणजे वरतन करायला ठेवला सोडा तिन.
हा.
पप्पा कस आमच जरा, लवकर येतात नाही नऊ साडे नऊ पर्यंत येतात? मग ते याय च्या टायमाला आमटी तेवढी केली तर चालते आ म,
व राही कशी करते आहे तुमची मम्मी.
वरी आमची मम्मी काय माहित नाही हो मला. म्हणजे मी कधी बघितलो पण नाही आणि कधी विचारलो पण नाही मम्मीला. शाबू तेवढं माहित आहे बघा मला नाही कधी केलच नाही मी वरी. वरी कधी केलो नाही. कधी ट्राय पण केलो नाही आणि काहीच नाही?
आम्ही भाजून करतोय ब.
हा भाजत व सोडा पण ते पुढे, पुढं ते काय काय त्याच्यात त्याच्यात पण शेंगदाणाच कुडतेन घालतात काय?
हा कोण कोण घालतात आवडीप्रमाणे,
हा?
म्हणजे कुठ म्हणजे एकदम पीठ असं पिठठासारखं करत नाही? जरा मोठं मोठं.
म्हणजे मी नुसता बघितलोय म्हणजे खातोय त्यामुळे तेवढंच कळते की हा ह्याच्यात कूटातो. नाही शेंगदाणेचा एवढच समजते पण कस करतात ते तेन काय मला माहित नाही बा कधी बघितलंच नाही.
होती का नाही.
नाही अजून ती म्हणजे कॉल केली नाही सोडा, मम्मीच करते तिला कधीतरी. रोज करत्या मम्मीच तिला.
मग काय आता उद्या तुमच्यात कशाच आहे पोळी चा असेल.
उद्या काय आहे.
आषाढी एकादवशी झाल्या दुसऱ्या दिवशी पोळ्या वगैरे करतात नाही.
होय काय करते काय माहितीय ब आता तुमच्यात पोळ्या आहेत वाटतं ऊद्या.
होय.
हम्म करा करा छान छान पोळ्या बनवा आणि आम्हाला पण पाठवून द्या इकडे.
आता तुमच जवळ रात पाठवून दिलं असत तर तुम्ही तिकडे रेदाळ ला.
होय बरं चालते मग ठेवू काय म्हणलं. हा हा
ह ह